आवाज येतोय, आवाज येतोय माझा?
हो हा काय ताई काय चाललं.
मस्त तुमचं?
आमचं पण मजेत काय ट्रिपला गेले होते आले की नाही अजून घरी.
हो आलो ना कालच आलो आम्ही घरी.
अच्छा कशी झाली ट्रीप कुठे कुठे गेलेली?
अगदी छान देवदर्शनाला गेलेलो आम्ही पंढरपूर, तुळजापूर, माहुरगड, आणखीन गाणगापूर, अक्कलकोट,
अरे वा खूपच मोठा रूट होता मग.
खूपच आठ दिवसाचा रोड होता आमचा.
हो ना. चला बरं आहे सारखं सारखं जाण होत- नाहीं एकां ट्रीप मध्येचं करूंन घेतलं सर्व
हो आणि ते कसं आंता वर्षाला एककड्डां जातो म्हणतो तरं मंग पूर्णचं फिरूंन यायचं एक एक एककडे जाणं शक्यं नाहीं नां आणि ते जवळं जवळं त्यांमुळें मंग कसं माणूंस चालां जातो
हो अक्कलकोटलां तरं राहण्यांची पणं सोयं खूंप छांन आहे नां
हो अक्कलकोटलां आहे अजूंन पंढरपूरलां गजानन महाराजांची संस्था आहे नां तिथे अगदीं म्हणजे अगदीं छांन आहे तिथे कांहींचं प्रॉब्लेम नाहीये अगदीं जेवणं सुुंद्धा म्हणजे कमी रेंजमध्यें रूंम सुद्धां कमी रेंज मध्यें बाहेर खूंप खूपचं भाडं घेतांत पणं गजानन महाराजांची संस्था म्हणजे अगदीं छांन आणि प्रत्येक बा बारां ज्योतिर्लिंगला किंवा देवस्थांनला त्यांनी गजानन महाराजांची संस्था चालूं केली नां त्यांमुळे खूपचं छांन म्हणजे लोकांची पणं सोयं झालेली आहे आणि तरं त्यां लोकांचे सुद्धां सेवां होते आणि बाकीच्यांचा व्यवसांय पणं होतो असं
बरं आहे चलां म्हणजे कमी खर्चामध्यें चांगला आपल्याला फायदां आहे.
हो हो अगदीं आणि ते इथेच नाहीं म्हणजे असं जरी आपणं कुठेही गेलो देवस्थांनला तरं आपल्यांला राहण्यांची साठी टेन्शनचं नाहीं आंधी कसं असायचं की यां रूंम करायचे मंग रूंमचं भाडं प्रत्येकी म्हणजे प्रत्येकी रूंमचं ते तरं जास्तीत जास्तं आम्हीं जेव्हां द्वारकेला गेलेलो नां हे त्यांने तीनं दिवसांचे एकां रूमचे हजांर रुपये घेतले होते एकां रूमचे तीनं दिवसांचे म्हणजे खूपचं जास्तं होऊंन जातं नां आणि गजानन महाराजांच्या संस्थेत गेलो नां तरं एकां दिवसांला शंभर रुपये आहे
फक्तं
हो फक्तं शंभर रुपये आणि जेवणं तुम्हीं म्हणणांर तरं जेवणं तुम्हांला तरं पस्तीस ते तीस रुपयां मध्यें प्लेट असं पूर्ण भाजी पोळी डाळं भांत लोणचं पापड आंणखीन स्वीट असतं त्यांच्यावरं कायं वेगळं वेगळं हो अगदीं म्हणजे अगदी छांन
खूपचं छांन आम्हांला पणं कांहीं माहित नव्हतं आम्हीं लास्टं टाईम गेलेलो तरं आम्हांला खूंप असं कायं म्हणतां खूपचं सर्व महागांत पडले होतं हो
खरंच खूपचं महांग म्हणजे बाहेर गेलं नां तरं खूंप महांग असतं पणं गजानन महाराजांची संस्था
म्हणजे आम्हांला एक रूमचं भाडं दीड हजांर रुपये डायचं कारणं की बाकीकडे सगळींकडे हाऊसफुल होतं नां तरं आम्हांला एक रूंम एक दिवसाचं फ फक्तं भाडं दीड हजांर रुपये एवढं कॉस्टली गेलोलं
हो आणि तसं जास्तं कारणं की बघां आंता गजानन महाराजांच्या संस्थेला तुम्हीं गेले नां पणं तिथे तुम्हांला वेट करांवा लागेल आंता आम्हीं पहाटे चार वाजतां तिथे पोहोचलेलो आम्हांला रूंम ची चॉबी नऊ वाजतां भेटलेली कारणं एवढी गर्दीची असते नां तिथे गर्दी असतेचं बाहे बाहेर पणं रूंम रेंट एवढं जास्तं असतं मंग लोकं इथे रूंम नाहीं भेटले कोणी भेटं नाहीं करूं शकलां किंवा कोणांला वाटतं इथे टाईमपास होतो ते लोकं चालले जायचे ते चालले जायचे उलटते की लोकं कमी व्हायचे नां आम्हीं पुढे जायचो
हम्मं
म्हणूंन मंग तिथे कसं मेन म्हणजे आधार कार्ड कांहीं लोकं ते आधार कार्ड घेऊंन नाहीं जातं कुठे फिरायला गेलं म्हणजे आधार कार्ड हा जवळ असलाच पाहिजे त्याशिवाय आपल्याला रूम भेटतच नाही मग.
हा तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली म्हणजे आम्ही पण नेक्स्ट टाइम गेलो ना तुमच्याकडून ऍड्रेस पण घेऊन जाऊ आणि आधार कार्ड वगैरे काय डॉक्युमेंट्स लागतात ते पण विचारून घेऊन जाऊ
हो हो आणि ते कसं आता जर तुम्ही समजा पंढरपूरला उतरले तर तिथे ना बस सटँडला म्हणजे बस स्टँडला जर उतर तर तिथे रिक्षा वगैरे असत त्यांना डायरक्ट सांगाचं दादा गजानन महाराज संस्थेला घेऊन जा ते बरोबर तिथेच घेऊन जा बाहेरच गजानन महाराज संस्थ च्या बाहेरच सोडतात ते तुम्हाला, हो अगदी म्हणजे खूप
आपल्याला महिलांना पण काय म्हणत अर्ध तिकीट आहे ट्रिप काढली पाहिजे पण घरातल्या कामांमुळे जमतच नाही
जमत नाही बरोबर बरोबर आहे आता कसं मत फॅमिलीमध्ये पण काही लोकांना आता अ कोणाची काही अडचण असते किंवा कोणाचे ऑफिस असत कोणाला काय प्रॉब्लेम कोणाला काय प्रॉब्लेम कोणाच्या गुडघ्याचा प्रॉब्लेम कोणाचा मनकेचा प्रॉब्लेम म्हणून मग ते बसमध्ये प्रवास करू नाही शकत मग आता ज्या आपल्यासारख्या महिला अस तात मग त्यांना काही प्रॉब्लेम नसतो अजून वरून अर्धा तिकीट आहे जाण्याला काहीच हरकत नाहीये
हो ना
हो आणि ना आता बस सेवा म्हणजे इतकी छान झाली ना चार दिव चार पाच दिवसाची ना बस पास भेटते बस पास अशी असते कि आपण आहे ना तिथे दोन ते अडीच हजार रुपये भरायचे फक्त बस बस स्टँडला आणि तिथून पास घ्यायची पास घेतली ना तर मग ती पास आता जिथे पण तुम्हाला फिरायचेय तुम्ही पंढरपूर उतरले, पंढरपूरला आता तुम्हाला अक्कलकोट जायचंय तुळजापूर जायचय फक्त फक्त पास दाखवायची तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही
अरे वा म्हणजे बरं आहे पैसे सांभाळायची गरजच नाही चोरीला जाण्याचं काही टेन्शन नाही.
काहीच टेन्शन नाही उलट तुमच्याकडे फोन पे आहे तुम्हाला वस्तू घ्यायची असेल फोन पे नाही घ्या. आणि राहिलं बसच भाडं तर तुम्हाला लागणार नाही कारण तुम्ही ऑलरेडी पास काढलेली आहे. आणि जिथून तुम्ही प्रवास स्टार्ट करणार तिथून पास काढायची. आम्ही तसच करतो.
बरे आहे ना कारण की आता असं देव देवस्थानांच्या तिथे पण भरपूर असा चोऱ्या वगैरे होत
चोऱ्या वगैरे होतात आणि आता कसं आता डिजिटल झालंय सगळं.
डिजिटल जरी झालंय पण मग काही लोक लोकांना ऑपरेट करता येत नाही, त्याच्यामुळे ते तर कॅशच युज करता.
हो हो पण मग बिचारे आता मग ल लुबाडले पण जातात ते तसे आ आज ते काळाची गरजच झालीय फोन पे म्हणा गुगल पे म्हणा
हो ना शिकून घेण काळाची गरजच आहे.
तिला हो
आणि कोण
मी अ मी होती माझी आई होती माझे वडील होते. मग त्यानंतर सगळी फॅमिली होती आमची. हम्म,
बरे चला म्हणजे सर्वांचं दर्शन होऊन गेलं.
हो, पूर्ण फॅमिलीच होती ना आमची.
हम्म हम्म हम्म, आमचा चालला होता प्लॅन पण कसल काही यावेळीस लग्नच इतकी. की, कुठेच जायला मिळालं नाही.
हो हो ते, आणि लग्न लग्न सराई पण असली ना तर मग ति लग्नास फिर फिर फिर फिर मुळे ना काही जमत नाही. आणि मेन म्हणजे जेव्हा जायचं असत ना तर तेव्हा म्हणजे जानेवारी मध्ये जायचं म्हणजे. एवढं उन्हात पण नाही जायचं उन्हाचे चटके खूप लागतात. आणि ह्या वेळेस तर भरपूरच असं ऊन होतं.
होणं ऊन पण खूप यावेळीला.
हो ना तेच आणि इथे कसं. आता बाहेर पण गेलं ना तर मग सगळी सोय पाहिजे आपल्याना. अ राहण्यापासून खाण्यापासून. तर मग आणखी फि फिरायला जरी गेलं तर मग बॅग वगैरे सांभाळले बास. सांभाळणे महत्वाचं आता असंच पस. संग आमच्या सोबत झाले मी बोलन तुम्हाला आधार कार्ड वगैरे घेऊन जायचं. तर जेव्हा अ कुंभमेळा होता ना उज्जैनला. तेव्हा आम्ही गेलेलो तर तिथे अ आम्हाला रूमच नाही. भेटला का बर. कारण की, आमच्याकडे आधार कार्ड नव्हते आधार कार्ड नव्हते. म्हणून आम्हाला रूम नाही भेटला आणि बाहेरच मग झोपावं लागलं तिथे. लॉन मध्येच झोपलो होतो आम्ही. आणि जितके पण दिवस तिथे राहिला होता. तिथे लॉन मध्येच झोपल होतो. बरं झालं की, थंडीचे दिवस होते. पाऊस नव्हता नाही तर खूपच हाल झाले असते.
हो ना, आणि कसं लहान मुलांना पण सोप होऊन जात. च म थोडीस हलच होत ऍडजस्ट करू शकतो पण मग त्यांना कस
हम्म हम्म तेच ना, मग ते पण आता लॉनमध्ये थांबायचं म्हटलं म्हणजे सुरक्षित पाहिजे मग जिथे आमचे बीएस एफ. जे जवान होते ना त्यांच्यासाठी. टेंट बांधलेले होते. तिथे राहण्यासाठी तर मग त्यांना विचारलं आम्ही की, आम्ही ह्या साईडला बाहेर राहू. का अस ते बोलले की ए ए ए म्हणजे. ही जी जागा आहे ना तुमच्या सुरक्षित आहे बुवा तुम्ही इकडे तिकडे नका जाऊ. आहे ते इथेच राहा म्हणे इथेच तुम्ही तुमचा पळाव वगैरे टाका तर त्या लोकांनी आम्हाला हेल्प. केली होती ते त्यांनी ना चटाई वगैरे दिली होती मग झोपण्यासाठी. असं झालेलं म्हणजे मग आधार.
येऊन गेली.
हम्म, आणि बॅग वगैरे पण त्यांना सांगितलं ते उलट लोक इतके छान होते. ना खरंच खूप छान स्वभाव होता त्यांचा. त्यांची वाईफ पण आलेली होती तिथे. ते ड्युटीवरच होते बीएसएफ चे जवान होते आणि त्यांची वाईफ सुद्धा होती आणि त्यांची. मुलं वगैरे असे होते. तर ते बोलले की, मध्ये आमच्या टॅनमध्ये तुमचा सामान ठेवून द्या बॅग होत्या त्या. आणि मग तुम्हाला जर दर्शनाला जायचंय तुम्ही जाऊन या. कुठे फिरायला जायचंय तुम्ही फिरून या म्हणे असं म्हटलं अरे वा चांगलं झालं बरं झालं म्हटलं हे लोक तरी भेटले
हो ना तीच मोठी मदत झाली.
हो हो आणि खरंच खूप छान स्वभाव असतो आपण विचार करतो की आर्मीवाले स्ट्रीक असतील. स्ट्रिक असतील त्यांच्यावर बोलणं वागणंच स्ट्रीक असेल पण तसं नसतं त्यांच्या म्हणजे खरंच खूपचं प्रेमळ स्वभाव असतो. खूपच छान असतात ते लोक ते लोक खरं तर तुम्हाला सांगू का आपले जे घरचे लोक असतात म्हणजे जवळचे नातेवाईक असतात ना नातेवाईक ते लोक एवढे हेल्प नाही करणार आप आपल्याना आपण दुःखात राहू तर पण जे स दुसरे जातीचे किंवा दुसरे लोक असतील ना ते म्हणजे खरंच खूपे आपल्यासाठी धावून येतात असे लोक असतात.
नाही मग ते त्यांचं काय म्हणता पहिलं कर्तव्यच ते ठेवता ना.
हो मग खरंच खूप छान स्वभाव असतो लोकांचा आपण म्हणजे काही लोक असे असतात की बा त्यांचा स्वभाव असतो थोडासा कण खंतड वगैरे पण काही लोक असतात छान आलाय अनुभव मग बाहेर गावी फिरणं वगैरे हो खूपचं
आणि कसं नवीन नवीन ठिकाणचं मग माहिती पण होत नेक्स्ट टाइम जायला काही अडचण येत नाही.
हो. आणि राहिलं अजून त्र्यंबकेश्वरला पण गजानन महाराजांची संस्था आणखीन ओंकारेश्वरला पण आहे. उज्जैनला पण झाली म्हणे आता सांगतायेत आम्ही जेव्हा गेलो होतो दोन हजार पंधरा सोळामध्ये जेव्हा महाकुंभ होता ना कुंभमेळा होता तेव्हा गेलेलो खूप गर्दी होती तेव्हा तेव्हा त्याच बांधकाम चालू होत आता झालं असेल.
अच्छा आम्हाला पण किती दिवसाच चाललंय उज्जैनला जायचं जायचं गु आता कधी प्लॅन होतंय.
हो नाही उज्जैन खरंच फिरण्या सारखं आहे आणि खूप छान आहे उज्जैन खूप छान वाटतं उज्जैनला जाऊन.
हो ना असं टी व्ही वर बघितलं ना की खूप इथं होते की कधी जाऊ आपण प्रत्यक्ष
हो चालेल मॅम मग आप आपले झालेत दहा मिनिटं खूप छान वाटलं बोलून तुमच्याशी
हो हो थँक यू
थँक्यू.